नमस्कार मॅडम म्हटले टास्क विषयी बोलायचं होत बोलू शकता तुम्ही आता
हा चालेल चालेल बोला मॅडम
त्यांवर बोलूया आपण
चालेल हो
चालेल ह प्रवास म्हटला तर आपल्याला तर माहितच आहे कीती वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास आपण जीवनामध्ये करत असतो जीवन हा एक प्रवासच आहे
हम्म हो सर्वात मोठा विषय
सर्वात मोठ म्हणजे जीवनच आपल्या हा जीवनाचाच प्रवास आपला चालू आहे सध्या तर
मोठा
हम्म त्या प्रवासामध्ये जसे जीवन जगत असताना चढ उतार येत असतात काही सुखद घटना घडतात काही दुखद घटना घडतात ह ना तर तसच आपण जीवन जगत असताना आपण आपले कर्तव्य पार पाडत असतो आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पण आपण पार पाडत असतो पण मग त्या ज दऱतून थोडस बाहेर पडण्यासाठी जर आपण थोडस अम शहरातल्या बागेमध्ये जरी गेलो तर आपण अर्धा तास गेलो एक तास गेलो तर आपलं एकदम माइंड एकदम रिफ्रेश होऊन जातो
हो
आहे की नाही मग आणि आप पण सगळ्या जे काही आपल्या जबाबदाऱ्या असेल मनामध्ये जे काही विचार चालू असेल डोक्यावर जे ेशे थोडा वेळ काय होई आपण बाहेर बाजूला काढून ठेवतो आणि मुलांना जरी आपण खेळायला घेऊन गेलो बाग त्यांच्या सोबत आपण सहभागी होतो त्यांच्या सारख खेळतो एक वेगळंच विश्व आपल्या त्या वेळी निर्माण झालेलं असते आणि आपल्याला एक आत्मिक सुख समाधान मिळते आणि शांतता मिळते आपल्याला हे की नाही मग तसच जर आपण काही महिन्यांमधून किंवा काही वर्षांमधून एखादी ट्रिप जर फॅमिलीसोबत बाहेर काढली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होतात फायदे असे होतात की आपल्याला दुसऱ्या देश अस किंवा आपल्याच देशामध जे लुप्त झालेली स्थळ आहे ती जर आपण बघायला गेलो तर ते ते ज इतिहासाच्या मागील आप मा तरांना सांगितली की खूपच ते छान ठिकाण आहे
हो
आपला एवढा इतिहास दडलेला आहे तर अशी जी ठिकाणं आहे ती ठिकाणं अ सगळ्यांना माहिती होती तीन
हो
म्हणजे आपला इतिहास पण आपल्याला जोपासता येईल
हो मॅडम आता आजकाल कसं झालेलं आहे आपण आता कुठे गेलो ना तर त्याच्यासाठी आता आपले अ एवढे हुशार झालेले आहे सांगत हे वगैरे तर ते आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो ना तिथे आजकाल त्या बरोबर तिथे त्याची स्ट्रॅ लावून ठेवतात हे सगळं माहि अस तस मग आपल्याला पण कस आपल्या मुलांना जात ना मग आपल्याला कस ते दाखवून आपल्याला त्यांना तो इतिहास असत तसा सांगता येतो आहे की नाही तसं काही आपल्या एवढ्या लक्षात नाही पण मग आता खूपच हा
आप श शतो क ठिकण काळामध्ये बांधलेल्या त्या काळामध्ये बांधले एवढे किल्ले आहे एवढं हे आहे पण जर तुम्ही त्यांना प्रत्यक्षात नेऊन दाखवलाच नाही की किल्ला म्हणजे काय तोफ असतात तिथे तोफखाने असतात तोफ म्हणजे काय ह ना त्यास आपण चित्र दाखवू शकतो पण जेव्हा आपण त्यांना प्रत्यक्षात दाखवायला नेतो तर ते दाखवून तो अनुभव वेगळा आणि ते तो अनुभव जो आहे तो कायम लक्षात ठेवतात विसरत नाही कधी प्रत्यक्षात जी गोष्ट ण बघतो आणि कोणाच्या तोंडून ऐकतो त्याच्यामध्ये फार फरक असतो आणि मुलांना सुद्धा मग ते आव आवडीने ते बघतात आणि घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला ती माहिती व्यवस्थित सांगतील की आम्ही हे बघितलं होतं आम्ही ते बघितलं होत तिथे असं होतं तसं होतं किंवा म शिवाजी महाराजांची जे किल्ले आहे त्याची त्यांना ते महत्त्व तेव्हा
हो ना आजकाल काय करतात मॅडम आपण तिथे गेलो ना तिथे ते असे बोर्डवरर पण लावून ठेक ली असं झायय मग आपल्याला सांगायला ण कस ते आपला आपला पण उत्साह वाढतो मुलांचा
आणि इतर देशामध्ये जर गेलो तर आपल्याला तिथ आपली संस्कृती माहीित पडते त्यांची बोलीभाषा आपल्याला काही ना काही जे नियमित शब्द असात ते आपण शिकण्याचा प्रयत्न करतो तथी राहिल तर त्यांचे खाद्य पदार्थ काय त्यांची खाद्य संस्कृतीिक काय आहे त्यांचा त्यांची भाषा कशी आहे त्यांचा पेहराव कसा आहे अ तिथे काय परंग पराग व्यवसाय ते लोक करतात किंवा तेथील काय प्रसिद्ध वस्त तू आहे काय ते पिकवतात म्हणजे आपल्याला काही काही वस्तू काही गोष्टी माहितीही नसतात तर आपण अस जर प्रवास करत राहिलो तर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा फार फरक पडतो आहे की नाही आणि आपल्याला मानसिक समाधान मिळते आत्मिक शांतता मिळते की जे आपलं धगधकीच रोजच जीवन आहे
हम्म
त्याच्यातून काही काळासाठी आपंद सगळं बाजूला ठेवून आपण ह स्वतः जीवन आणि स्वतःला वेळ देतो आपण त्या मा
हम्म
स्वतःचा आनंद आपण तिथे व्यक्त करतो एन्जॉय करतो तसेच परिवारासोबत आपल्याला एकत्र तेवढं राहायला वेळ मिळत तो दिवस रात्र सोबत नाहीतर मग कसं आता सगळे सगळे जण बिझी झालेले आहे
हो ना मॅडम आता आम आता हां आता मला पण अशी सवय झालेली आहे कि मला असं अ कुठं गेल्याशिवाय असं करमतच नाही काही दिवस झाले की असं वाटतं आपण थोड सयब फी रुली हु
हो फ्रेश होऊन जातो आपण तेच म्हटलं तुम्हाला हे आपल्याला वेगळंच एक मानसिक समाधान द्या ठ भर आप शृ मा ृष्ट असेल आपण तिथे गेल्यानंतर काही तरी ऍक्टिव्हटी करतो कायदे खेळ खेळून बघतो त्यामुळे आपलं शरीर स्स्
आजकाल तर हा आजकाल तर सगळेत छान काढलेले आहे त्यांनी पाण्याचं वगैरे स्विमिंग हे ते तिथे पण एवढं हे असतात त्याच्या आतता आपण विसरूनच जातो
आपण हे लहान मुल बनून जातो मुलांसोबत खेळताना आपल्याला आपल्या बालपणच्या गोष्टी आठवतात मग आपण ते सुद्धा त्यांना सांगतो की आमच्या वेळी आम्ही अस खेळत होतो इथे जात होतो म्हणजे आपल्या काळामध्ये कस होत मॅडम मामाच गाव म्हणजे हेच दुसरं गाव बस दुसरं काही ते मामाच्या गावामध्ये जे काही झाडं अस किंवा बाग असेल तेवढं बघायच झालं प्रेक्षणीय स्थळ बघून झाले पण हा आणि तिथून तितक्या आता आपण अजून कोणा नातेवाईकांच्या घरी गेलं की हा आपण म्हणजे दुसरीकडे जाऊन आलो बा पण आता तसं राहिलेलं नाही आहे आता आपण कसं देशात देशाच्या बाहेर भ्रमण करतो आपण आपल्याला असं वाटत आपल्या मुलांनी सुद्धा ते सगळं आपण जे नाही केलं ते त्यांनी करायला पाहिजे बघा
करायला पाहिजे हा त्याच्यासाठी आपल्याला हा त्याच्यासाठी आपल्याला घरा बाहेर निघ प्रवास करणं हे समजा हे हा आवश्यक ह
आणि आजकाल शहरामध्ये एवढं पोल्युशन झालेलं आहे तेच आपण गावाच्या ठिकाणी जर जाऊन आठ दहा दिवस राहिलो तर ती शुद्ध हवा आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी एवढी छान असते
हो
की मग खूप फरक पडतो मग आपल्याला अच्छा अजून काय सांगू शकता तुम्ही प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे
माझं असं मत आहे की आपण आता पहिले गावातही जायचं समजा आणि असं कश प्रसिद्ध ठिकाणी जातो तिथे आहे ना खूप छान असे खेळ वगैरे पण असतात आता गावात जायचं तेव्हा काय राहायचं फक्त लंगडी खेळा तर काही अ अ लगोऱ्या चिगोऱ्या काही असं गोट्या विट्या असंच राहायचं पण आता आपण म्हणजे प्रवासासाठी प्रवास करून जातो का नाहीस तिकडे तर तिथली खूप अँक्टिव्हिटी पण राहतात समजा मुलांना खेळासाठी खूप खूप त्याच्यातून मुलांना म्हणजे असं अ हे पण भेटू श भेट त्याच्यातून कि कि आपण याच्यातून काय शिको शिकलो बा असे पण खूप गेम्स वगैरे लावलेले असतात अस हा त्याच्यासाठी आपल्याला प्रवास करण जरुरी आहे ह सगळेच व्यायाम हे ते सगळच प्रकार त्याच्यात येऊन जातो अस हा हे हे म्हणायचं आहे हम्
पण मिळते निसर्ग अनुभवायला पण मिळतो आपलं शरीर पण पण सदृढ राहते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा प्रवास करतो निघतो तर पुन्हा येईपर्यंत आपल्या एवढ्या लोकांची र्क येतो तर मग त्या लोकांमध्ये सुद्धा सोबत सुद्धा आपलं एक कनेक्शन नाता जुळते नवीन मैत्री नवीन फ्रेंड मिळतात आणि काही काही लोक असे मिळतात मिळतात कि कोणी भांडखोरच मिळेल कोणी खट्याळच मिळेल कोणीही खोडकर मिळेल
हा आणि ते प्रवास करण्याचा अनुभव पण आपल्याला म्हणजे आता आपल्याला आपून निघतो बाहेर तेव्हा आपल्याला समजते तेे कॉनटर आहे इथून आपल्या तिकट काढायचं करायचंय आपण जेव्हा बाहेर निघू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टी समजतात
कळणार हो आता आ आधी कसं होत की जास्त आपण कोणा घरच्यांसोबतच जात होतो पण आता कसं बाहेर म्हणजे आपण स्त्रिया सुद्धा सु फक्त स्त्रियांची सुद्धा ट्रीप आता जाते. तर म्हणजे आपण एवढं ते जहाज पण आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे कि आपली थोडीशी धाडसी वृत्ती होते त्या निमित्ताने कारण आपला कसा बाहेरच्या जगाशी किंवा बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क येतो. आणि कुठली प्रक म्हणजे पद्धत वापरायची आहे कुठे जायचं आहे, का कराय हें आपण आता करू शकतो आणि मोबाईल व सुद्धा आपण बो
मग आता आता बघस ना मॅडम पहिले फक्त माणसच हे राहात राहायचे आता आपण प्रवास करायला जातो कंडक्टर माणूसच राहायचं आता तर बायपासून तर बस चालवते सगळेचकडे या जहाजमध्ये सुद्धा प्लेनमध्येध्ये सुद्धा, सगळ आता म्हणजे लेडीज ला जास्त हे झालेलं आहे आपल्याला नाहीतर पहिले बाहेर च प्रवास निघायला करायचं म्हटलं म्हणजे कोणी एकटं पाठवायचं
ठवायचच नाही माणूस कोणी सोबत असेल घरची मंडळी असेल आता आपण स आपल्या मुला मुलींना कॉलेज म मोठे झाले तरी पण आठ दहा दहा दिवसासाठी आपण पाठवतो कारण म्हणजे कसं त्यांना पण ते अ सह सोबत पाठतो शाळेची सहल काय एक दिवसाची असते पण मग कॉलेज वगैरे दूर
नाही हो मॅडम पहिलं आहे ना पहिलं तर तेवढं पण नव्हतं पाठवत
हा पहिले नव्हते पाठवत, आता आपण बिंदास पाठवतो. कारण कसं आहे! त्या विषयी जागरूकता निर्माण झालेली आहे सगळ्यांमध्ये आणि तेवढं समजा कॉलेज मधून पाठवलं किंवा मित्रमैत्रिणी जरी गेली तर आपण त्यांना तेवढं म्हणजे त्यांना पण त्या विषयीच नॉलेज आलेलं आहे ना की कुठे सेफ आहे बा कुठे जाऊ शकतो कुठे येऊ शकतो असं मग कसं ते त्यांच नॉलेज वाढलं ना त्याच्यामुळे कारण कस आपण जे अनुभवलो आपण ते पण त्यांना पाठवून अ अनुभवाला देऊ शकतो असं झालेलं आहे, म्हणून मला तरी असं वाटत की प्रवास हा प्रत्येका करावाच नाही बाहेर तर निदान आठ दिवसातून एकदा तुम्ही तुमच्या जवळच्या बागेमध्ये जरी जाऊन आले किंवा काही ऍक्टिव्हटीचे आता हे निघालेले आहे अ इंडोअर ऍक्टिवटीच्या सुद्धा गेम्स निघाल्या निघालेल्या आहे तशापण रियशदा त्रंपोलीयन वैगेरे कसत त्याच्यामध्ये जाऊन आपण हे करू शकलो आता उन्हाळा आहे तर कसं स्विमिंग अ साठी भरपूरून निघालेले आहे ह् हा त त्या तो पण एक प्रवासच आहे उन्हाळ्यातला अनुभवलेलं ते पण वॉटर पार्क असतात त्या ठिकाणी जाऊन आपण जो आनंद अनुभवतो, तो अनुभवायला पाहिजे.